तोय नावास
बाहेर मस्त पाऊस बाहेर मस्त पाऊस मी जेव्हा कॉलेज लाईफ मध्ये असायचे त्यावेळेस मला म्हणजे हा पाऊस फार आवडायचा थोडसं खिडकीत बसून पाऊस बघायला फार
ते थोडसे गार शहारे. आले की छान वाटतं
छान वाटत छान दव असा वाटतो आणि म्हणजे मला असं वाटतं तो ते एक प्रॉपर आपली स्पेस असते की, तेवढा वेळ एकांत असतो म्हणजे बऱ्याच जणांना खिडकीतून पाऊस बघत चहा त्याला फार आवडत म्हणजे मी त्या
चहा भजी
हा असं होतचं म्हणजे मला काय असं वाटतं की आता तर ते काय म्हणतात ते आपलं शारीरिक व्याधी सुधा हो मला वाटतं वयाची तीस पस्तीस वय ओलांडलं की बी पी शुगर बऱ्याना सुरू व्हायला लागलंय मग हे खाऊ नका ते खाऊ नका हो ना थोडस कसं होतं आता हे आषाढ आहे मग हे आषाढ तळणी वगैरे अ आपल्या आई आजी वगैरे ह्या दरम्यान हे ते आषाढ तळणीचे पदार्थ करायचेच
हो गोड भजी करता याच्यामध्ये आषाढमध्ये
गोडभजी करतात ते को काही ठिकाणी कापण्या करतात काही ठिकाणी पुऱ्या करतात म्हणजे थोडस भाग बदल प्रत्येकाच्या पद्धती बदलतात हां त्यामधलाचं प्रकार असो थोडस ते तिखट काहीतरी आणि गोड असं म्हणजे ह्या गोष्टींची पण ह्या पावसाळ्यामध्ये गरज आहे म्हणजे स्नि्ग्ध पदार्थ खाल्लेपाहिजेत म्हणजे तब्येतीसाठी चांगलं असत म्हणून. पूर्वजांनी हे आणि मला. कसं वाटतं हे थोडं फार आपण जर केलं तरच ते आपल्या मुं.
मुलांना समजेल.
हा समजेल कारण त्यांना पण ते समजेल की हा हे करत होतो. म्हणजे मला असं वाटतं सुरुवात आपण पण केलीच पाहिजे की नाही म्हणजे आता आपल्याला कसं वाटतं. नाही बाबा आपल्या पशी सासू सासरे नाहीयेत नाही केलं तरी. असं म्हणून चालणार नाही म्हणजे हा. हा थोडस केलं. त्यांना पण त्या पदार्थाची चव कळेल हल्ली त्या पिझझा बर्. मुलांना एक तर त्या कोणत्या वेगळ्या पदार्थांची. चव घ्यायची नसते तोंडाला पण. क मत आहे की म्हणजे प्रत्येकाने ते पदार्थ आवर्जून केले पाहिजे. तरच ते त्या मुलांना समजतील. ह कि पुढं जाऊन ते पण त्यांच्या सांगतील त्यांच्यावरना. की आपले पण आई वडील असे.
अशी करत होते आमच्याकडे आ. खाड पण असतो आमच्याकडे प्रत्येक महिन्यात काही ना काही असत. चैत्र महिन्यात पण असतं आषाढ मध्ये पण असतं गणपतीमध्ये. वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे ते लावून दिलेलंय पूर्वजांनी ते करावंच लागत.
आणि थोडंसं कसं होतं पूर्वीच्या काळी व्हायचं की म्हणजे. हे पदार्थ केल्याशिवाय वेगळा पदार्थ खायला मिळायच... कदाचित त्या. पण असेल कदाचित ही पद्धत असेल आता हल्ली पैशामुळं सगळं मिळतंय लोकांना. त्यामुळे त्या गोष्टीची फार किंमत राहिली नाय मला असं वाटतंय. ते घरगुती केलेले पदार्थ असतात म्हणजे त्या सणांचा एक आनंद पण घेत.
आनंद पण वेगळा असतो आता आमच्याकडेना. चैत्र महिन्यामध्ये दिवे बनवता ते दिवे अ शिजवून घ्यायचे. म्हणजे जसं आपण नागपंचमीला बघा ते पोळ्यांच बनवतो. हा तस हे दिवे पण असं बॉईल करायचे. पाण्यामध्ये ते लावायचे. आणि ते खायचे मग ते जोपर्यंत खाते ना तोपर्यंत बाकीच जेवायला नाही मिळत. असं डिस्ट्रीब्युट करता घरामध्ये जेवढे माणसं असेल ना मग प्रत्येकाला दोन दोन. तीन तिन अशी पंधरा दिवे कराव लागतात.
म्हणजे ते कोरलेल हाय. त्या आपण जर ह्या सवयी आपल्या मुलांना पण लावून दिल्या ना. तर त्यांच्या पण ते अंगवळणी पडणार की नाही हेचे. घरात हे केलंच पाहिजे म्हणजे असं. की त्या वेगवेगळ्या पदार्थांच्यात आपण गुढीपाडव्याला सुद्धा कडूलिंब खातो. म्हजे ते औषधीचं आहे पण आपण रोज खाल्लं ते मुलांना. पण सांगितलं की हे खायचंच नाय ना. ते माझा मुलगा आता कुठही कडूनिंब दिसल ना पाडव्याच्या आधीच. सकाळी उठल्यानंतर सुद्धा तो मला म्हणतो की मला ते खायचं नाय हं हं. म्हणजे त्या खाल्याचं पाहिजेत असं म्हणजे माझ तरी मत हाय म्हणजे थोडसं. हे सणवार हायत हे हायत ह्याच्यामुळं. थोडसं पहिले कसं लोकांना त्यानिमित्त आवरायला नटायला थटायला मिळायचं. ते आता फोटो. काय ते कुठलाही सण यायच्या आधीच त्याच प्रिपरेशन असत.
हो ते तर आहेच सध्या सोशल मीडियावर तर वटपौर्णिमा हारतालिका जास्त जोरदारण म्हणत असत ते.
ते काय लवकर मिळायचं नाय
पहिले ॲक्च्युली म्हणजे पहिले तो सण व्यवस्थितपणे सणासारखा सेलिब्रेट होई. ता आता नाय याला त्याला दाखवण्यासाठी सेलिब्रेटी होत.
हां. ते त्याचं म्हणजे मला वाटतंय काही बायका ते पूजा करायचं सोडून आधी ते फो
ते स हां पहिले रील काढा, मग फो पूजा करू.
हां मग ते त्याच ते गंबीरे नाय. ते नाय असं मला पण वाटतं की ते कसं हे सोशल मीडिया आणि थोडसं कसं होतं. जरी आपण विचार केला कनाय की आता समजा आपलं तुमचं माझं मत पडेल की बाबा हे नको व्हिडिओ वगैरे किंवा फोटो वगैरे पण ते नाईत काढले तरी मग आपण मागा एका असं पण वाटू शकत ना. बिचारे आपण पण त्या म्हणजे फोटो आपले -ना आपलेच नाहीत का असं पण होत
असं पण होत नाही पण कसं असतं म्हणजे काही ठीकेय थोडं
हां मग ठीकेय पण हे अगदीच ते व्हिडिओ रील वगैरे एक नाय म्हणजे, मला पण वयक्तिक म्हणाल तर ते काय फारस आवडत नाय.
हं.. ठीकेय थोडस एखादं तेवढं सणापुरत तेवढं ठीकेय पण काही काहीजण त्याच खूप ओव्हर करता आता आपण ज्वेलरी जरी म्हटल तरी ते सोनं तेन वड विचारत नाई नाय नॅचरल तुम्ही सोनं घातलंय का आर्टिफिशयल करते ठीकेय मग जस नॅचरल मा जेवढं नॅचरल माणूस राहिला ना तेवढं सुंदर दिसत जेवढं जास्त ओव्हर मेकअप केला का मंग काहींनी
नाही आणि मला कसं वाटत ते मेन महत्त्व तेलाचं असतंया फक्त वड तो शास्त्रीयदृष्ट्या त्याला कारण हाय ना म्हणून ते वडाची पूजा करायचे. पण तेचा किती पुढं जाऊन किती त्याजा वाप वापर झालाय तसा काही प्रमाणच नाही पहायचा. लोकांनी ते आवरू आणि ते तर आहेच. त्यात काय प्रश्नच नाय एक तर त्या अ गोष्टींमुळ काय प्रश्न येत नाही तेवढ्यापुरतं अगदी आदल्या दिवशी भांडण झालेलं असतं. आणि दुसऱ्या दिवशी पण तोच मला सात जन्म पाहिजे म्हणूनफेरे कसं होतं.
अस भरपूर केसेस मध्ये बघितलंय ज्या मुली म्हणजे राहात नाही. सासरी पण त्या नवऱ्यांसाठी उपवास करतात तरी एवढं व्यवस्थित अरे नाही राह तर मग तू ठीक आहे ना तस नॉर्मल तर पूजा कर काही कमी एवढा पूर्ण मेकअप करायचा आणि पार्लर मध्ये जायच तो पूर्ण मेकअपला एवढ पैसे घालायचे.
घालवायच नाही नाही हे कसं होत माहितीय का हे आपण स्वतःवर घातलेली म्हणजे मर्यादा थोडी मला कसं वाटतं. यासाठी तर घरात आपण म्हणतो आजी आजोबा किंवा आई वडील काका काकू ह्या गोष्टी पाहिजेतच म्हणजे मला असं वाटतं वैयक्तिक हे सासू सासरे म्हणा म्हणजे थोडीशी बंधनं राहतात. हे आजकाल मुलींना कसं कोणत्याही पद्धतीचं बंधन राहिलेलं नाही त्यांना कुठआहेत सासू सासरे त्यामुळ त्यांना म्हणजे त्या गोष्टी मिळतच नाहीयेत ना.
तेच तर मोठा प्रॉब्लेमे ना. आणि ऍक्च्युली ते लग्न जेव्हा डिसाईड होतं. तेव्हा ते सांगतानाच सांगताना. सासूसासरे नको असं
हा, म ते
पाहिजे घरात ते. वेळ म्हणजे व्यक्ती ना नसल्यावर किंमत कळते.
आणि ना हे असं म्हणजे आपण म्हणतो. हे घटस्फोट किंवा लग्न तुटण्याची ही कारण मला वाटत ही जास्त प्रमाणात ह्याचीच आहे. की घरात कोणी मोठी व्यक्ती मुंळ कारण त्यांना थांबवायला. किंवा हे नाही केलं पाहिजे. हे समजून घ्यायला सु द्धा कोण नाही ना.
अन म.
ह
पण माझं अस मते का, थोडं लेडीजनी पणे ना हे राहिला पाहिजे. ठीके ते बोलताय ना ऐकून घ्यायला पाहिजे. जेव्हा आपली चुकी नस तेन तेव्हा तुम्ही सांगा. पण तेच जेव्हा बोलता तेव्हा दोन शब्द आपण पण ऐकून घेतलेने काही होत नसत ना. ते शब्दाला शब्द लागला का मग ते अजून खूप वाढत जात. आणि आजकालच्या मुलींना आर्ग्युमेंट करायला एक नंबर अस
हा आणि हा जास्त परिणाम कशा मुळ झालाय? म्हणजे त्यांना अस वाटत की करियर करतोय. म्हणजे आम्ही पैसे कमवतोय. म्हणजे जास हे झालंय. पण मला असं वाटत की, घरल्या लेडीजनी थोडंफार तरी प्रमाणात
ऐका आ, म?
केलं पाहिजे.
म आणि का आक्चुली तो माणूस पण दिवसभर घराच्या बाहेर जातो. तो पण आपल्यासाठीच करतो ना.
लोकांना, हा. लोकांना कसं झालंय. की हे म घटस्फोट वाढायला लागले. नंतर विभक्त कुटुंब पद्धती. त्यांच्यात मुलं लगेच नको येत त्यांना. जॉब असल की मुलं लगेच नकोयेत. एक तर लग्नाचं वय होऊन कि एक तर उशिरा लग्न होतात. आणि मुलं उशिरा,
उशीरा. सगच उशी
ते सगळे अस बाकीचे प्रॉब्लेम्स त्यांना जूडतच जातात ते. पण त्याचा परिणाम पुढं जाऊन ते भविष्यावरती होतोय. म्हणजे त्या मुलांना आपण सांभाळू का? इतपत आपलं वय किती कुठ ठ पर्यंत जाईल. वीस पंचवीस वयात मुल होत होती त्यांना चाळीस पंचेचाळीस वय, पन्नासाव्या वयापर्यंत नात वंड येत होते. आता हल्ली कुणाचच ते मुलं कधी व्हायचीन. नतवंड कधी व्हायची. म्हणजे मी काल लेख वाचला. खूप छान होता. म्हणजे की, हा. म्हणजे त्यांच्या पहिले एका माण साच्या आयुष्यात पाच पिढ्या होत होत्या. आता हल्ली दोन पिढ्यामध्ये खूप खूप
खूप झालं. ऍक्च्युली आता लग्नच करताना एकोणतीस तीस मध्ये करता. त्याच्यामुळेच त प्रॉब्लेमे स सगळे.
प्रॉब्लेम आहेत अपेक्षा वाढत ता जातात आणि फ्लॅटच पाहिजे हेच फ्लॅट घ्या आणि त्यात राहणार कोण तुम्ही दोघं जॉब करणार आणि फक्त ई एम आय भरत बसा त्या फ्लॅटचा अस हो
नाही तसं नाही राहत ते लग्न कराय नाही नाही मुली काय करतात जेव्हा लग्न जमवायचं असल ना मुलाचा स्वतःचा फ्लॅट पाहिजे पण हे आई वडलांना पण बेसिक समजायला पाहिजे का मुलगा लगेच पंचवीसाव्या वर्षी फ्लॅट नाही करू शकत जे कि त्या आई वडिलांनी पण नाही केलेलं अस त मला हे एक म्हणायचं का आई वडलांनी फक्त ऍक्च्युली मुलगा निर्व्यसनी आहे ना तरी मुलगी दिली ना तरी अ सफिशियंट आहे
आणि वेल सेटल्ड अस वेल सेटल्ड असण्यापेक्षा तो मुलगा चांगला पाहिजे की तो आयुष्यभर कधी आता तुम या ए आय ए आयच्या जगात तरी मला वाटते की क प्रत्येक लोकांच्या नोकऱ्या पुढ पुढ जाऊन जाणारच आहेत मग तुम्ही पुणे मुंबई नोकरी पण फक्त चालणार नाही त्याचा स्वभाव की तो कुठल्याही कोप क्षेत्रात त्याला ते जमलंच पाहिजे काम असं असेल व्यक्ती पुढं जाऊन काहीतरी तो करू शकतो
हो तुम्ही ते फक्त पैसा बघितला तर मग त्या मुलीला पण सुख राहत नाही ना असं पण असतं असं काही नसतं दोघं मिळून दोघं मिळून कमवल तरी भरपूर आहे त्यांनी समजदार आहेत
हा आणि संसार हा दोघांनीच करायच हे महत्त्वाचं आहे समजून घेतलं तर संसार होतात हल्ली ते घटस्फोटाच
च म
असं हाय
परत कॉल करायचा का आपण अकरा मिनिटं झाली ठीक आहे चालेल मी कर मी करते